हवपा! !
हा येतोय! !
अच्छा! !
काय नाही! बसून होती तू काय करताय?
आताच अगं मुलीला सोडून आले क्लासला तिला फोनिकचा क्लास लावलाय ना?
हां हां! !
तो एक तासाच असतो सो मग ते हा चार ते पाच असत तर टीचर पण लेट आल्या त्यामुळे थोडा जास्त वेळ केला तिला सोडायला त्या राहतात दुसरीकडे आणि मग क्लास घ्यायला दुसरीकडे येतात असं आहे. त्या मला विश फोनिक्स लावलाय ग इंग्लिश साठी असत ना! बेसिक हच्यासाठी हम्म! ! य हा ते वा तर आत्ताच आली म्हटलं! फोन बघू दे होतय का, आता म्हण लगेच मेसेज केलं तुला आल्यानंतर
हा हा हो! मी फोन स्विच ऑफ पण केला होता ऑन केला, आणि ऍप पण, अपडेट करून बघितलं बघू म्हटलं हा बघू म्हटलं होत का?
कणी तुला कॉलयच्या आध मी अपडेट आ! ! अपडेट करून घेतला रिफ्रेश पण केला
हा का हा! !
हा दोन्ही केलं आणि नंतर तुला लावलं तुझ्याशी बोलणं झाल्यानंतर तर तुझा एकदम क्लिअर आवाज येत होता. आणि माझा तुला जातच नव्हता!
हा तुझ्याकडून काहीच आवाज नव्हतात.
अह! ! ते मिनिट तर झालेत दाखवतय डिफेक्टिव्ह मध्ये, म्हणजे ते इफेक्टिव्ह ते असं ते पहिले किती सेकंदच हां तिथ दाखवतय मिनिट्स उम पूर्ण
होतंय का त्याच्यामध्
हा सात सा सात सात मिनिटच नाही आपला कॉल जितकं झालंय ना?
हां जेवढं आपण हा जेवढं आप पण बोललो बोललो नाही म्हणजे जेवढा आपला कॉल झाला तेवढा ना-?
तेवढं हा तेवढंच दाखव इफेक्टिव्ह मध्ये अजून तरी, काही दाखवत नाहीये काय माहित
हां मला पण नाही दाख हां आवाजच ना आवाजच नव्हता येतं त्याच्यामुळे त्याचं काय - प्रॉब्लेम होऊ शकतोय आता बघू आता काय होतंय. इफेक्टिव्ह मध्ये तर मला पण शो. तो नाही करत आहे गाईज पण ते किती मिनिट्स कॉल झाला ते दाखवत आहे.
हा मला पण तेच दाखवतयं तर ते थोड थोड्या वेळाने बघू येत नाही तर उद्या वगैरे रिफ्रेश सारखं करून बघू दाखवतय का?
हा हा नाही आता जर हा कॉल हा कॉल पूर्ण झाला आणि आपण म्हणजे पूर्ण वेळ घेतला आणि बोललो तर होणार.
हां हा होईल आपला. हा पूर्ण होईल हम्म होऊन जाईल हो तेच.
ते रिजेक्टमध्ये पण जाऊ शकतय हे ना?
हा रिजेक्टमध्ये पण जाऊ शकतं ते, कारण की आपलं कसं मी एक बोलते आणि तू आपला समजा बरोबरच हे असेल तू बोलत अशील मी थांबलेली तू बोलत होती, तेव्हा पण मी बोलत असेल तेव्हा तू बोलत असशील, तर असं हे होत होईल ना ते.
हां बरोबर आहे ते कन्व्हर्सेशन व्यवस्थित झालं
उम्द हा तेच व्यवस्थित आवाज यायला पाहिजे त्याचा कन्व्हर्सेेशनचा. त्यामुळेच हम्म जाऊ दे बघूयात आता
बघू आता जाऊदे हां आपण तर आपण तर ट्राय केलं पण ते काही झालंच नाही तर मग काय करणार आहे?
हा ना दोन्ही टाईमला आप आता ह्या सेकंड टाइमला तर येत होता, थोडाफार आवाज
हा पण तो स्टार्टिंगलाच - स्टार्टिंगलाच आला ग थोड्या वेळ चाला त्याच्यानंतर तो ॲटोमॅटिकच बंद होऊन गेला.
हो चार मिनिटाचं काहीतरी झालं आपलं बोलणं आणि नंतर ऑटो ऑटोमॅटिक हे झाला. अ आवाजच बंद झाला.
काय सुरू आहे आणखी
काय नाही आता आवली तुला कॉल आता बाकीच आवरायचंय
हां संध्याकाळचे काम हो तेच ना तेच असतंय आपल्या मागे दुसरं काय?
दुसरं काहीच नाही तू पण हाऊस वाईफ आहे का?
हां हाऊस वाईफ आहे मी.
अच्छा अच्छा तेच ना मी पण आताच लागली जॉबला आठवडा पण नाही झाला अजून, सोमवार पासून जायला लागले. ले तिच्या टाइम मध्येच मुलीच्या स्कूलच्या चार तासासाठी हां. तिथे ही तेच आहे मी राहते तिथेच जवळच आहे पाच मिनिटावर ते ऑफिस आहे तिथे, डाटा एंट्री म्हणून आहे. जॉब तर मग तेच सध्या करते म्हंटलं आता घरी बसून तरी काय ए आणि हे फ्रिलॅन्सिंगच पण कस कधीतरी येत चुकून आलं तर महिन्यातं. मंग चालू राहतं महिना दोन महिन्या नंतर परत चार पाच महिने स्टॉप असत. अस होत तेचं ना म्हणून. प्रॉब्लेम होत ते असत तर मग काही टेन्शन नसत आणि त्यात पण त्या लँग्वेज अशा येतात की कधी कधी आपल्याला तर बाहेरच्या जास्त लँग्वेज असत हा ना. असं झालंय तर म्हंटलं जाऊ टेम्पररी आपलं सध्या
हो नाही चांगलं आहे ना तस कसा पण वेळ निघून जातो
निघून जातो आणि घरी बसून ती स्कूल ला गेल्यानंतर काही काम नसल सकाळी लवकर उठते त्यामुले होऊन जातात काम पटावटा आवरली की तिला सोडे पर्यंत पण फक्त आल्यावर मग कपडे वगैरे असतात तेच पण आता जायला लागल्यापासून ते पण आवरून जात ते त्यामुले काहीच राहत नाही का फक्त आता आल्यानंतर जेवणाचं वगैरे असतं तेच
हो संध्याकाळच जेवणाची तयारी
हो असंच होतं ते हो तेच ते लवकर वगैरे उठाले तुम्ही न्यू पनवेल, पनवेल मध्ये
अच्छा पनवेलला हा, हा पनवल मी इकडे डोंबिवलीला राहते
हा का अच्छा म्हणजे जवला चौथाशय जास्त आहे ना मुंबईमधलेच
मुंबई हा मुंबईमध्येच हा पाऊस आहे का भरपूर तिकडे
नाही आज जरा बरा आहे दोन दिवस खूप पडत होता दोन, तीन दिवस आज नाही एवढा आला आता पण ऊन पडलंय हो तिकडे पडतय
हा इकडे तर पडतोय पाऊस
हा का मग त्या मु पण असेल कदाचित
हा नेटवर्क इश्यू तेच पावसामुळे नेटवर्क इश्यू होऊ शकतो ना
हम्म, हम्म
हा
ते वेगळच
आणखी काय म्हणते
अजून काय बाकीच तर असच आपल्या घरचं सगळं ते तुझं कोण असतं घरी कोण, कोण असतं
घरी तर आम्ही दोघेच असतो माझे हसबंड आणि मी
अच्छा
आम्ही दोघच हा गाव इकडं आहे माझं इकडे जॉब असल्यामुळे मग इथेच राहणं होते
हा का पहिल्यापासून इकडेच राहिलेय का डोंबिवलीमध्ये
नाही, नाही पहिलेपासून नाही आता ट्रान्सफर झाली ना इकडे माझ्या हसबंडची म्हणून मग आता इ इकडे आलो आत्ता
अच्छा
हा तुझं प्रॉपर आहे का पनवेल
हा, हा प्रॉपर म्हणजे नाही तसं नाही आम्ही पण शिफ्ट झालो त्यांच जॉब मुंबई साईड लाच आहे ना विक्रोलीला
विक्रोलीला
हा तर त्यामुळे मग इकडे गाव तस जवळच इथून गाडीवर अं पाऊन तास जातो बाईकने गेला तर हा जवळ आहे एवढं पण लांब नाही गाव दोन्ही पण म्हणजे सासर पण माहेर पण जवळच आहेत. त्या मुलं इतकं हे नाही पडत एकाच इथे असल्यासारखं वाटत.
जवळ जवळ असलं तर काही नाही वाटत पण लांब असलं तरी मग प्रॉब्लेम होते.
हा ना जाण येण्याचं पण मग सुट्टी असल्यावरच मग एकदम जाय त जाता नाही येत त म्हणजे मे महिन्यात किंवा गणपतीमध्ये वगैरे असंच होत असेल मग तुझं जाणं?
हो माझं जास्त काही जाणं नाही होत कारण की सुट्टीचा प्रॉब्लेम येतो ना सुट त्या असल्याकी मग म्हणजे दिवाडी वगैरे आली तर मग जाणं होते नाही तर काही नाही.
अच्छा हा ना तेच होतं.
हम्म.
ओके.
तुझ्या घरी कोणकोण असतात तर?
आम्ही आता तिघं जणच मिस्टर, मी आणि मुलगी. ती पण साडेचार वर्षाची आहे सो हा.
हम् हम्. आम्ही तर दोघेच आहो सध्या.
हो का होईल होईल तिसरं पण.
नाही आता सध्या तरी काही विचार नाही केलाय बघू आता पुढे.
अच्छा तेच ना हल्ली का लवकर हे नाही होत ते कधी बायचान्स झालं तर नाही तर मग अस जॉबला वगरे असलं की थोड हे घेतलं की बर वाट त किंवा नवीन अस ल्यानंतर पण थोडा ब्रेक असला की बरं वाटत ते आता मी स्वतः म्हणजे असं की जॉबमध्ये खूप गॅप पडला ग त्यामुळे असं वाटतं की काय सगळं म्हणजे असं वेगंच झालंय.
हा तेच ना म्हणजे कसं
त नाय येत आणि आपली आपण आपण सेटल नाही होत. असं झालंय.
मध्ये राहिलं तर मग तेवढं काही नाही वाटत. पण मग गॅप झाली आणि मग नंतर पुन्हा माझ पण तसच झालं ना आता आता गॅप झाली तर मग आता जॉबची काही इच्छा नाही होत.
असंच होत अग माझ पण जॉबला होती तेव्हा लग्नानंतर जॉब स्विच केला त्यानंतर ते दोन वर्ष लगेच अ ही झाली त्यानंतर म झालच मध्येच परत पॅथॉलॉजीच वगैरे पण मी केलं. पण त्याच्यामध्ये पण कस लॅब मध्ये फुल डे पाहिजे किंवा हाफ डे जरी असेल तर त्यांचा तरी तेे मी एक दोन ठिकाणी विचारलेलं पण ते अ हा ह्याच्यासाठी पाहिजे संध्याकाळी वगैरे असं पाहिजे पाठ टाईम ला मॉर्निंगची शीपच नाही इव्हनिंगची शिफ्ट बोलतात म म्हंटलं तिला घेऊन तर मला जमणार नाही. मी तिच्या हच्याप्रमाणेच बघत होते सध्या तरी पण नाहीच आहे त म्हटलं जाऊ दे हा सध्या तात्पुरता भेटलाय आणि तिच्या टाईम नुसारच आहे, चार तास. तर म्हंटलं करून टाकते, तेवढंच तो पण नॉलेज येईल. सगळे नॉलेज, थोडे थोडे घेतलेले बर असत.
हा बरोबर आहे. पॅथॉलॉजीच पण चांग चांगल आहे, पण कस ते शिफ्ट वाईज वगैरे असते आणि हॉस्पिटललाच असते.
हा, तेच ना आणि कस आहे, जरी प्रायव्हेट च्या लॅब पण आहेत, पण ते त्यांच्या मर्जीनुसार असत ना! ते हा टाइमलस तुम्हाला यायला लागेल, किंवा ह्या टाइमला जायला लागेल ते असा विचार नाही करत तुमच्या घरात लहान बाळ आहे, आणि मग नंतर तुम्हाला ही शिफ्टच घ्यावी लागेल, किंवा एक्स्ट्रा टाईम नाही थांबायला, असं नाही विचार करत. ते
ते त्यांच्याच टायमानुसार बोलवतात ना!
हो तसच बोलवतात, असं होतं. तेच ना!
ह् मी समजू शकते कारण मी पण मेडिकल फील्डमध्येच आहे, माझं पण नर्सिंग झाल आहे
काय बोलतेस! अच्छा, बरं. तेच ना खूप
हा, सध्या मी जॉब वगैरे काही करत नाही आहे, सध्या घरीच आहे.
मग लग्नाच्या आधी करायची का?
हा लग्नाच्या आधी माझ जॉब चालू होत, मग त्याच्यानंतर अ पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, आणि मग त्याच्यानंतर लग्नच झालं.
हेच होतं ग मेन, तोच प्रॉब्लेम आप
हो, ह, हे लग्न झाल्यानंतर तर काही कळतच नाही ग, पूर्ण लाईफच चेंज होऊन जाते, आपल्याला काही, हा काय करायचं काय नाही, काय कळत नाही.
किती विचार केला ना, नाही आता करायचं, जाऊ दे, आता कोण आहे घरात! आणि पूर्ण दिवस असतो, पण नाही होत ते, कारण का आपल्यालाच सगळं आल्यावर पण आवरून जायचं आणि जायच्या आधी पण सगळं करून जायचं, असं होत.
पण करा आणि संध्याकाळी पण, तेच आहे.
तर मी पण लवकर उठते वगैरे पाच वाजताच उठते, मग सकाळी सगळंच आवरते मग त्या टाइम मध्ये, कारण का आल्यानंतर नको असं व्हायला कि हे करायचं राहिलय, ते करायचं राहिलंय आणि पाण्याचा वगैरे पण प्रॉब्लेम, म्हणजे तो सकाळीच येतो, मग ते कपडे वगैरे सकाळीच आवरले का बरे वाटतात. दहा वाजेपर्यंत असतो पाणी, असं होत. ते कंटिन्यू दिवसभर असलं की मग कस बरं वाटत. ते टाईम वर असलं की
का तुमच्याकडे नळाचं पाणी येते?
हा ऍक्च्युली एम आय डी सी च सकाळी सोडतात, म्हणजे वरती असते टाकी भरलेली अ सोसायटीची पण ते जे येत मेन एम आय डी सी च ते सकाळीच येतं. आणि जर लागलच तर त आम्ही भरून ठेवतोच टाकी वगैरे आहेत तिथे दिलेल्या, पण एक्स वगैरे लागलं तर वरून चालू करू शकतो आपण असं नाही, नाही करू शकत पण ते शेवटी ते प्रेशर आणि त्या प्रेशर मधे फरक असतो, आणि असं वाटतं ते येतं त्याच्यामध्ये हा असं होत येत त्याच्यामध्येच पटकन धुऊून घेतलं तर पटकन कोणी बोलायला पण नको असं